अरे मी काय म्हणालतो ते फ्रंट करायने बाई पण वेबसाईट आहे त्याच्यावर जर कॉलेजची आयडी बनवून तू लॉगन केलास ना
हम हम
तर मग तुला एक -एक वर्ष बर फुकट मिळते
चांगल मग त्यात काय- काय कुठलं -कुठलं वर्ष वर्ष फुलते
यावर नाही सगळं डीएसीस आहे म्हणजे पा जेड जेवा पायतन डी प्लस
आपल्याला करायचं असेल म्हणूनच हॅलो आपल्याला करायचं असेल ना फुल स्टॉक करायचं आहे नाहीतर डाट डाटा सायन्स तीन केलास तीनपेक्ष ते एक केलंस कनी जॉब लागते चगदस
टेक्ट करालोय बघ म्हणजे त्यामध्ये कसं स्टार्टिंग पसन सी एस सी म्हणजे आम्ही केेले त्या भावानं म्हणला मला फुलटेड तालुक्यामध्ये
म्हटलं फुलस्टॅग ह हो हो
त्या म वा
फुस्टॅग चालू केलास काय. हॅलो
त्यामुळेच्या मम्मीने चालू केलं रे मग झालत माझं म म एल नंतर सीस नंतर जी आवाज कलिप आवाज अडकाला माझा पण तुझा पण अडकाला हा आता झालं. कि क्लव
ह् काय प्रॉब्लेम आहे काय माह सारखं सारखा आवाज बंदवाला तुझ इच नाही आवाजच
बंद व्हाला ते काय प्रॉब्लेम आहे का मी त्यात ांग बोलतो आपण तसच बोलतो ते राहून दे.
हम्म.
मी म्होलतो आता मी सीएसच खेळतो ना. म म जा त्यां यावाच कवस पण आहे. मग नंतर ना पुडतं पुडत य त्याच्यात तुला खेट वाांडो दो तगली वेबसाईट आहे त प वेबसाईट आहे त्यामध्ये पण हो्हते डाउनलोड नाही नाही ग्रोमरज
अ्छ
क्रोमरय खरं चांगलं आहे त्याच्यावर एक मि त्याने इंग्लिश शकू द्यात म्हणजे इंग्लिशवाले असत कोुणी
इंग्लिश ते इंग्लिश शिकवतात.
हा इंग्लिश शिकवते आता आणि ते बाहेरचे येत रे
तेच कि दुसऱ्या देशातलेच चांगलं शिकवत र
तुला सांगतो आता आता तू काय ते एक
तुला समजतय इंग्लिश?
समजतय, तेनी शिकवत्यात भारी शिकवत्यात. तुला सांगतोकी ऐक! आता कुठलात्या टू बस टू फोर हुदे. आपल्या कॉलेज मध्यली ऐक- ते टु बाय टू फोर विषय संपला.
हां हां टु प्लस टु फोरच का?
हां हां तेच्यावरच तेनी आणि परत सगंत्यात.
हां.
एक नंबर आहे, म्हंजे मी काल बगतोले मी खर भावा एक नंबर आहे. तुला मी वेबसाईटर मी पाठवतो, काय असल ते लॉग इन कर. काॅलेज ची आय डी नां, हां काय एक वर्ष कायते मिळते. हां डे के सी काॅलेजची द्या लागल्या स्टुडन्टवाल्यानां
आणि पासवर्ड मला लक्षात नाही कि.
-सवर्ड नाही लागत व कॉलेजच्या गुगल आहे ना आपलं-
हां हां
हां मग त्यांन फक्त लॉगिन करायचं आणि ते ओपन होतय.
पासवर्ड बघकी मी घालतोय काय आणि नंत- तर मगं कसं काय मर्दा तेच- बरोबर घाल- तोय खरं आपोआप म्हणत- तेगी चुकीच हाय काय कळतच नाहीबा काय पासवर्ड घातलेलं.
आर मग ते कर ना सरलाच कॉल करून बघ ना म्हणजे-
ये आबा सर मुंबईतर-
अरे काय करायचाय, घे तुझ्या-तुझ्या -तुझ्या जिमेला- पासवर्ड हायने तोच त्याला ठेवना बास-
अरे तेच फेले व्हालय, खरं टाकालोय आता आतापण- तेकीनी चुकीच पासवर्ड आहे.
मग तुझं तू फारगेट माराय येत नाय?
नाही सरांकड झालय डोमन त्यांच्याकड हाय पण राहु दे म्हटल आता एक वर्ष- खर अजून राहिलय उपयोग कर, काय उपयोग कराय नाही आपण काय नाही. एक वर्ष, हे हिकडलं आता -
माझ्या भावाक -माझ्या भावाकड पण होती ना कॉलेजच्या आई डी, डीकेची मग त्यांच अजून त्यांची जिमेल त्यांच्याकडे आहे. होयं-
कॉलेज सपंल्यावर जिमेल डिलीट- करायच तर काय!
नाही जीमेल वर तेच तिने केली तर केलीत नाही तर आपण वापरायचं
कशाला वापरायचा काय उपयोग नाही वापर काय उपयोग आहे बग वापर
म्हणजे आल्यासाठी उपयोग करालाला अत्यंत अनलिमिटेड स्टोरेज येते त्यांच हा तू का काय तर डाउनलोड करायचं अरे मी काय म्हणाले काय तर डाउनलोड करायचं असल तुला ठेवायचं असल तर त्या जिमेला टाकून ठेवायचं रे
मोबाईल ला आहे की अर
वायफाय
हम
बिनकामाचं डाऊनलोड केलायच ना मग ते त्या जीमेलला टाकून ठेवायचे अपलोड करून ठेवायच त्या जीमेलला
मला अपलोड कराला नेट लागत नाही
नेट लागत आता काय फाइव जी असल्यामुळं नेट अनलिमिटेड येत ना. हा बोल.
हम्म! करतो, घे मर्दा
काय व्हायलय?
सर्दी झाल्या रे सर्दी सर्दी झाला, म्हणालोय. हॅलो! कुठ? गेलायस रे सर्दी झाल म्हंटलो रे. सर्दी झाली म्हटलं. हा, ना सगळीचं. चार वाजता कामाला चालोय थंडी लागल्या.
हा सकाळी सकाळी थंडी आहे दुपारी येताना उकडतयं.
आठ वाजलं आर बगं की, आता सात वाजल्यात आणि म्हणजे सव्वा सात वाजेपर्यंत एवढं हॅलो! हॅलो! ह
हँलो आवाज
झालयं काय? माझं तुझंही आलंय की आवाज.
यालाय अरे! तुझा, आवाज अडकालता म्हधी. यालाय आता यालाय.
तुझं कुठल सीम आहे जियो.
एअरटेलच आहे.
ते एअरटेल कशात अडकालय मग.
तुझं पण एअरटेल च आहे.
एअरटेल च आहे माझं पण. आता बघ की सव्वा सात वाजेपर्यंत एवढं म्हणजे उजेड असते. आता पण जरा जरा उजेड आहे. मरडा केवढं मोठ दिवस व्हाव्यात बघ. सकाळी सहा वाजता साडे आ हॅलो तेच की. सकाळी सहा पर्यंत सहा म्हणजे सहा वाजता उजेड होते आणि संध्याकाळी सव्वा सात पर्यंत केवढं मोठं दिवस आलाय बघ.
वाढ झाल्या अरे आता मरदा पावसा चं चालु व्हाय पाहिजे होतं. बघायला आता म्हणाले जुलै मध्ये पण जुलै मध्ये पण चालु होणार नाही म्हणाले.
म व्हायफाय पाहिजे चालू जुलै कुठे कुठे चालू झालंय रे. लई तर म्हणजे
बकी मग तेच म्हणालो रे.
काय पाहिजे पावसाचं.
ते अवघड झालय.
ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग जास्तच वाढायला व
लईला आरे आमच्या इकडे गावाची पेरणी करतात पेरणी चालू करतात जुलै मध्ये पाऊसच नाही पेरणी कुठली चालू करणार आहेत, हा निवांत.
लय म्हणजे लय नुकसान होणार आहे शेतकऱ्यांच.
त्याचं लई नुकसान म्हणजे आता पेरणी चालु करताना. कणी म्हणजे जून मध्ये पाऊस पडतोय. म एक महिनाभर पाऊस असल्यामुळं क तर ते जमीन नीट होते ना फुसफुसित होत्या ना जमीन. मग त्यानंतर न मग तिने चालु करतात तेनी जुलै म आता पाऊस तर नाही म्हणाले जलै मध्ये पण लयी अवघड होणार आहे नंतर नंतर.
मग तर लय
कुठं पाणी आलेय मर्दा बोरला पाणी नाही जरा सुद्धा. नाही आमच्यातली एक म्हणजे दोन बोरा तू आणि आमच्या गल्लीत. त्यातली एक बोरला पाणीच येत नही.
झालं मग.
हो एकच बोरला पानी येते मग पाणीला गर्दी
आता ते त्यांनी चालू केलं ते बा महाराष्ट्रात करनाऱ्या काय कुठं, इचलकरंजी करनार आहेसं माहीत नाही ये. एकसठ कोटी एकसठ. कोटी पैसे. अ हा. हा. हेज पाणी पुरवठ्यासाठी काय तर करणार हायत बहुतेक,
वड्याचं एवढं.
हा एकसठ कोटी काय, तर पुरा महाराष्ट्रात बहुतेक
हम्म
एकसष्ट कोटी इन्व्हेस्ट कराल्यात रे. मंजुरी झाल्या, एकसष्ट कोटीची ज.. हा, म्हणजे मंजुरी झाल्या, काही तर पाणीच बहतेक सप्लाय नाही तर काय तर काय करणार आहेत.
हम्म. हम्म, बगाय पाहिजे मग.
पाणी मुळ, लय हे व्हायलय रे.
आणि ते, कोयनाचं काय तर बगितलास काय कोयनाचं काय कुठल्या हेच पाणी पातळ पातळ आटलयं की पाक.
काय?
कोयना च काय कशाचा.
होईना का,
कोयना कुठल्या, कुठल्या हेज ते कुठल्या नदीच पाणी पाक आठलं की रे. कोयना च काय कुठल्याच नदीचं पाणी पाक आटले. रील्स यायलतं आणि तिथलं पहिलंच गाव असं कोणी गाव. ते सगळं त्या यातलं म्हणजे, मुरलेलं ते सगळं तेज तेंचं औषध म्हणजे मंदिर बिंदिर. पहिल्यातल तर मंदिर, कधीतरी
हा.. अस असं झालंय व्हय म्हणजे पाणी सगळं दुष्काळामुळे हे झालंय पाणी. सगळं सोकले.
हा दुष्काळमुळं त्यांनचं सगळं पाणी आटले णी.
हा सगळं आतलं, बाहेर आलंय काय.
हा त्याच्यामुळं, हा ते सगळं पाणी आटले पहिल्यात लं सगळं.
द्वारक्यात व्हायला पाहिजे रे असलं द्वारक्यात व्हायला पाहिजे द्वारका द्वारका माहितेय काय तिथं असलं झालंही नाही तिथं खरं होणार नाही लवकर ते तर लईट मध्ये आहे रे तस तर समुंदर हाय न्हव तिथं.
होय. तेच्यातल नाही तेच्यातल नाही कधी अटणार पाणी.
तीझ होणार नाही रे तीझ तिच झालं की नाही. पूर्ण द्वारका नगरी कसं दिसणार रे आहे काय वारी आहे
होय ते नाही ते लय खाली आहे पाणी भावा लई ते म्हणजे वि
हा उडले सग
ते तर आटलं ग तर तेचा तेचा अटणार नाही वाटत नाही आटत किती तेच्या पाती किती ्या माहिती आहे का
किती तूट आहे बाराशे काय बाराशे काय केवढं
आवडरी चौकशीणून गेली
बाराशे म्हणजे लय झालं रे बाबा
तर तोडे असले ते कसं खोल म्हणजे खोल म्हणजे खोल नसते ना
आणि समुद्रात लय बेकार असतय बाबा हम हम
खोल म्हणजे खोल नसते ना ते बरोबर म्हणजे अशी त्यांची कशी पातळी असते ना ही अशी गण तिकडे गेलेली पातळी अस ते का्य मोठा
ह
त्याचा एरिया मोठा असतोय ना. त्यामुळं येेत नसतील रे. तुला काय पाहिजे त्याच काय
परवा दमलिंगला गेलतो इथं गेलतो रे. काय म्हणताय बासरीला. तिथं पण अजून सगळं पाणी पायाला तिथ बासरीला बासरीला ध धबधबा आहे नव तिथ बारकचा सगळं दुष्काळ पडले तिथं पण दुष् का पडले. करवंद होेतो रे त्यासाठी गेलतो. हा मी दरवर्षी जातो रे म्हणून गेलतो. खाल्लय की मी. नाही खाल्लं. तिथं दरवर्षी जातो.
मी आता गावाकडे गेलो तवा तर लय मजा म्हणजे कं आंबंं आंबे आ आंब आलत रे.
ह हे गावात असते म जामुन असते. आंबा असते. सगळं लई काय काय असत आमच्या गावात आहे बघ जामुण आहे. आंबा तर आहेत बघ म्हणजे सांगू कस आहे. आमचं गाव कस तिन्ही बाजूला जंगलात आहे रे. तरुण आता जरा सु धरले आता जरा सुधरले जरा कापल्या मग जरा हे झाले अगोदर का नाही पुढं